हॅलो हा जेवला सा का?
जेवण तेण झालंय बाघा धपाटं केेलत गरम गरम धपाट खाल्ल्यात सकाळी.
कसं केलता सा ते?
ते व्हय काकीने केलंत ओ, आं अं ते म्हणलं मी. काकीला तुम्ही करता तस, आम्हाला करायलाच येत नाही. ते तिन्ही डाळींचं पीठ मी केलं हेज गहू शा शाळू आणि ते हेज डाळीच पीठ मिक्स करून. अं त्यात काय बरं जिरं आणि मिरची आणि लसूण बारीक करून घातलं आणि कोथिंबीर चिरून हळद घालून ते मळलं.
हा. हा. मग ते थापटून की तळून.
हा थापटून-थापटून कुठतर न्यायचं अस की बाहेर ते तळून छान वाटते.
होय-होय. आमच्या बेंद्राला तळत्यात, कर बेंद्राला कर म्हणून तळतात धपाट हम्म. ते पण असं गव्हाच पीठ आणि हम्म बेसनचं पिठ, असं चटणी तेन घालून तळतात. तळत्यात. ते पण छान लागत्यात नाय, होय ते
लागतेय, आम्ही करंजी आणि हे करतोय काय म्हणतात त्याला करंजानी आणि चकली करतोय बेंद्राला.
चालतय, चकली तळतर चालतय, कोण अस धपाटं ते कोण ऐकूण ते ऐक्तय वय हा पै.
मग करंजी आणि चकली करून, चिवडा तेवढा करून ठेवतोय. काय ते
ते पहिल्या दिवशीन पांढरं कारत्याती ते तेवढंच थोडंच करत्यात बघा ते तांदळाच पीठ करत्यात काय कशाच शिजवून करत्यात बघायच.
हो ती वडी पडतात ती काय खिचडा
हा हा हा मक्याच्या करत्यात काय त्या.
अं काय नाय ओ माहित आमच्यात बैलं न्हाइत त्यामुळे काय माहित नाही आम्ही कस अं त्यावेळी हे कर ते आम्ही घुगऱ्या करतोय आपण ह्याला करतो ना नव्याच्या पौर्णिमेला घुगऱ्या. तस ते बाजरी तेेन काय काय घालून बाज जरी, गहु, शाळू तेव्हा पण काहीतरी पाच प्रकारच असं घालून ते जनावरांना खिचडा म्हणून करत्यात. तांदूळतेन घालून.
हां हां हां करत्यात वाढत. हां हां. ते कशा
कापण्या तुमच्याकडे पद्धत नाही काय हा हा आ आपलं गव्हाच पीठ घ्यायचं त्यात आपण गुळोणी करतोय ना पोळीसंगं खायला गुळाचं पाणी हे करायचं आणि त्यात घालून मळायचं.
हां.
हा आणि आणि मळल्यानंतर ह अ जेव्हा आपण त्याची चपाती लाटायची असं जाड. आणि चपाती लाटताना कसं करायचं, त्यावरन खचखस लावायची तीया
हा हा.
खसखस लावायची, आणि आपण अ शंकरपाळे. तसं छोटे, छोटे नाही जर असं मोठं, मोठं करायचं असं चौकन चौकन पण नाही असं षटकोन हे असते ना, असं असं काजू कतली तर ना, असं वेगळे असं असं दोन अ हा त्रिकोण म्हणजे दोन, दोन कडा आलेले असत बघा लांबड्या.
हा.
तसं ती बर्फी कापायची त्याची, हा ती कापायची आणि तळायची त्याला कापणी म्हणायच, ते मेन आहे आम आमच्या इथ बेंद्राला ते लागतेय. हा. मग तेची वेणी करायला लागत्या. नंतर त्याच गोल रिंगा करून ते बैलांच्या शेंगात, घालायला लागतयं.
ह आमच्या इथे तस काय नाही. अ हे करत्यात पोळ्या कर त्यात बिंद्रा आदल्या दिवशी ते बैलं पूजत्यात. त अग नी ती खिचडा असं की नही त्यो करत्या रात्रीचा दुसऱ्या दिवशी ते उठून. सकाळी पोळ्या करत आणि तिसऱ्या दिवशी मग करतळल्याचा नैवेद दाखवून बैल सोडत्यात.
सोडत मग तुम्ही बैलं असं विकत घेतताय, का घरी बनवत.
नाही विकत म्हणजे विकत घेत न ई
अ रेंज हे ना व
अ आमच्या इथं कुंभारकनी वर्षभर हम्म म्हणजे भात घालतय, त्याच्या बदलत आम्ही
त्यांना व्हय
हा वर्षभर सगळं देतात तेने. अ बैल, म्हणा बैल, म्हणा. ते काही मापट्यावर असते बा ते आई घालते त्या. मर त र ते हा लुटकी आली परत. ते दुसऱ्याला असतयं बघा ते. दसऱ्या हा लुटकचं हा ते परत अक्षय तृतीयाला असते ती दोन रोटकीयां.
गणपती नंतर.
हा बरचं काही काय असते गन अंक नाही गणपती विकत घेते.
नबा आमच्या इकडें. गणोबा आणि गणपती, असं दोन असतात गणोबा, हा चिखलाचा अस कुंभार कडण घेतोय आम्ही तो.
होय, होय.
हा आणि नंतर ह्याला नागपंचमीला नागोबा.
हा नागोबा आहे निघाला. नागोबा.
आता रंगीत बैला आल्यात हा हा. आम्ही पण विकत घेतोय खरं आमच्या इथं गावात कसं फक्त एकच गणपती असतोय, आमच्या इथे दोन दोन गणपतीची पद्धत आहे एक गणोबा म्हणायचं आणि चिखलाचा आणि गणपती असं दोन.
होय आमच्यात पण दोनच असते, गणपती आणि गणोबा चिखलाचा मग रंगीत गणपती कसा बी असतोय. आणि गणोबा
चिखलाचा असतोय हा, नंतर ते गौरी-गौरी म्हणत्यात कि ते गौरी गणपती.
असत्या त्या गंगा गौरी असत्यात.
हा हा गंगा गौरी घेतात, हा हा ते एखाद्याच पद्धत अस तेनी घेतात, आम्ही काही नाही घेत.
हा आमच्यात आहे. माहेरात आमच्याकनी गंगागौरी आहेत.
हा.
सासरी गण्-गण् शंकर पार्वती.
हा हा मग ते स्टँडवरच्या गौरी उभा करताय तुम्ही!
हा स्टँड वरच्या उभ्याच की.
हा मग त्याला त्यावेळी आणि फराळाचं करायला लागते ना सगळं प्रकारच?
होय त्याला सगळं लागतय घरात करायला.
हा ते पुढे ठेवायला लागतात ना फराळाचं?
हा फराळ वगैरे करतात. पुढं ठेवायला सुद्धा.
हम.
जास्त प्रमाणात तिला भाजी, भाकरी, वडी.
हा निवैद. हा तो एक दिवस झाला खर ते काय काय ठेवतात की. असं लाडू, शंकर
हा ते आपूण आपल्यावर असतय, आपल्या आवडीनुसार काही बी कराय चालत
हा हा., कोण कोण त्यावेळी वी -विकत आणून ठेवत्यात.
हा, कोण विकत आणून ठेवतय कोण घरी बनवून ठवतय. आम्ही नाही आम्ही विकतच ठेवतय कसं, घरी दिवाळीला बनवतय नई. आणि गणपतीतन लई येतय. गडबड हुत्या. कारण गौरीला पोळ्याचा नि निवद असतोय. परत आमच्या इथ मंडळात बी निवद द्यायला लागत्यात ओ.
हा हा ते कधी करायचं, ते कधी करायचं
ते करायचं. गणपती आलेल्या दिवशी एकवीस एकवीस मोदकाचा निवद अस त्यात. म हा आमच्या घरातल्या गणपतीला अ- मोदक आम्ही उकडीच करतोय.
हा, म्हणजे ते तांदळाचे पिठात ना?
हम्म तांदळाच्या पिठाचं. ते कसं कर तय सांगा? पाणी गरम करत्यात, अ पाणी गरम करत्यात आणि त्यात तांदुळाचं पीठ घालत्यात आणि गॅस बंद करायच आणि ते हलवायचं घट्ट असं होऊस्तपर्यंत.
हा हा.
ते घट्ट झालं कनी, हातावरच हे अस हाताला जरा अस पाणी लावून लावून लावून गोल करायच.
करायच हा.
हा आणि मग तेज असं, त्यात सारण घालून तेज आ आकार देऊन कनी उकडायचा. मग तेज्यावर कोण केशर टाक आं?
शिरद नाइ?
म्हणजे?
म्हणजे चिऱ्या पडत नाहीत त्याला. नाय व्हय, कधी आम्ही केलं नाही. आम्ही हेचच असतय बर गव्हाच्या पिठाच असतय आमच्या इकडे जास्त. हम्म मग ते आम्ही एखाद्याला उकडून, एखाद्याला तळून करतोय.
हा आमच्या इथं तळून नई, ज्याला उकडीचाच मान हाय नई.
हम्म उकडीचा मान हाय आणि त्याला सारण कस तयार करता ताय.
सारण, खोबरं खीसून त्यात एक बिस्किट पुडा घालतय. सा
हा.
काजू पण, हम्म बारीक काजूच तुकड घातली पण चव येती. यात.
हा बिस्किट कुठले पारले.
पार्ले बा दुसरं कुठलं नाही पार्लेच घालायचं. चव इती जरा बुकणे करून घालाय- चे बारीक अस पूड करायची आणि घालायची.
घालायची हा हा.
चव इत्या त्याला.
म ते वल्लखोबरच वापराय लागते कि त्याला.
ओल खोबरं होय ओल खोबरं गूळ ते बिस्किटची बुकणी आणि मग वेल दोड घालतय आणि कोण कोण काजूचे अशे बारीक तुकड बदमाचे तुकडे घालत्यात आम्ही नाही बा घालीत हुं महाग झालेत. त्यांना वापरत नाही.
हा हा घलत्यात.
हम्म. आणि दुसऱ्या दिवशी मग आमच्यात काय ते हे घुगऱ्या उंदीर पूजा असत्या
हम.
घूगऱ्या करत्यात गणपतीला.
करत्यात व्हय आणि तिकड नाही नाही तिकड गौरी खेळतात का ते मंगळा गौर त्या.
तर गणपती यायच्या आधी चार आठ दिवस खेळा चालू करतात ते गणपती जाऊस तोपर्यंतय होय इथ मोठ्या नसते गौर गणपती. हम्म ब अ म्हणजे काय बी कार्यक्रम ह म्हणजे अशी गाणी म्हणत्यात ती गोल फीरून कोण म्हणजे आम्हाला पण अजून काही दि जमीत नाही सोडा आत्ता आता आम्ही एक शिकाले. खर त्या बायका कोकणी त्यांना खेळ सगळं जमत अहो. त्या बाई खेळत्यात आम्ही बघतच बसतोय नुसता.
नाही तिकड प्रथा जास्त आहे ना कोकणकड ते मंगळा गौर न ते खेळायची.
हम्म सूप नाचून घागरी नाचवत्यात.
हा हा.
गवर अंगात येत्या रात्रीची ग.
हा.
पहाट होत्या चार पाच वाजत्यात. त्या दिवशी खेळायला होय चार पाच वाजेपर्यंत खेळतात. अ ग नाही गवर जाऊस
गवर व्हय हा गौर काय गणपती आल्यावर तिसऱ्या दिवशी शी गवर येत्या दोन दिवस राहून जात्या.
चौथ्या दिवशी जाती. हम्म चौथ्या दिवशी जाते खरं हे ते ज्या गणपती बसायच्या आठ दिवस आधी खेळत्यात ना.
हा हा.
गणपती यायच्या आधी आठ दिवसापासून चालू करत्यात क नई ते गणपतीच्या पाचव्या म्हणजे एक पंधरा दिवस असतो यो खेळ.
हा हा चालत ठेऊ.
बरं